हा ते हे झाल हो क, म्हणजे झालं म्हणताना कट केली. हा हा
बर बर बर, बरेच कॉल लागतयत वाटतं, मला म्हणाले होते की फक्त पाच कॉल काय काहितरी असतात म्हणून,
हो होय, आता हे चौतं झालं माझ, तुम्हाला केलेलं. हा हा हा पाच चालतात.
हा हा हा हा
हां तुमचं तीन झालेय वाढत, बघा त्याच्यावर दिसतेय.
बघूया की, नंतर बघूया झाल्यानंतर लागली बघा आमच्या इकडची आर ती लागली बघा, मगाशी म्हटलं होतं ना चर्चा झाली होती.
हां लागला अस, संध्याकाळी लावत असतील ओ
हा सात वाजले ना, सातची आरती.
हा हा
आवाज येतोय की, नाही केवढा मोठ्यानं
होय
असंच आहे, रोज सकाळ - सध्याकाळ ते दहा मिनिटं पण नको वाटतेत खरं.
हम्म हम्म हम्म
लय मोठ्या आवाजात लावत्यात ओ, त्याच्यामुळ नको वाटतंय.
आणि ते स्वयंपाक तेन?
आम्ही जरा त्या बाबतीत सुखी आहे, तुमच्यासारखं नाहीय आमचं. हो, त्यामुळे आम्ही निवांत आहे.
हा हा
अ हाय तयारी चालू आहे खरं, जरा करु लागाय ची जरा तेनी करतेत.
ह ह ह ह
होय लग्न झालेलं नसल कि बरं असतेय
होय
सगळं काही अंगावर येत नाही ना मदत करू लागायची जरा जरा
हम्
कधी करत बसत ते लई वैताग येतो याधीच
होय ते शिक्षणाचं असून तर हे होतयचं दिवसभर जायचं आणि येऊन घरात
हो दिवसभर नुसतं तेच हो दुसरं कशात काय नाहीच
होयं
त्याच्यामुळं
तुमच्या इकडे खावेळेला काय बाहेर फिरायला वगैरे
नही काय तर रस्त्याला तेवढं जातय इकडं तिकडं म्हणज बाहेरच बसते वाऱ्याला हो आहे की तर रस्ता आहेच म्हणजे हायं फिरायला कडे संध्याकाळच स्वयंपाक येत असते आता मण मी कसं सात साडेसातला मी जेवते
त्यानंतर
होय होय नंतर फिरतय की रे उकडतंय आता तर सगळं हे होतय
हा हा हा लवकर जेवत्याय की खरं अच्छा आमच्या इकडे उशीर्ण जेवण उशीर्ण करायचं.
हो व ना आठला करायचं नऊ, दहाला जेवायचं.
होय दहा बारा वाजस तर बाहेर असते त लोक काय सांगतात.
हो.
तेवढंच करायचं असते म्हणल्यावर लगेच होतंय आणि दिवसभर घरात. असल्यावर कधी कधी चैन पडत नाही नाही मग जरा बाहेर फिरून आल्याशिवाय झोप लागत नाही.
होय हा तर उन्हाळाच ज हे आले हो घरात बसायच मी झाले.
होय लय गरम होतया आणि ते फॅनचं काही वारं वगैरे लागत नाही ते नुसत्याच आपलं फिरत या गरम हवा. त्यामुळ बाहेर जर गार वाऱ्याला जाऊन आल्याशिवाय बरं वाटत
बाकी घला होय
तुमच्या इकड खरं काय शेताचं जवळ असत. असल्यामुळे जर गार दवार तरी लागतय आमच्या इकड पान हालत नाही.
होय आ तर उकडतेय मुंबई बरे बैरच नाही वाटते गार
हा तेच क त. तेच की शेत असल्यामुळे जर वारं तरी येतय या इकडं सगळंच
नुसतं. काय घर पण नाही की
मग तुम्हाला शहरात वगैरे यायचं झालं तर कसं गाडीवर नच काय.
होय होय गाडी गाडीवर नचकी
आणि रोज रोजचा अस भाजीला वगैरे तिथल्या तिथं आहे का कसं.
होय येतय की, आठ दिवसाला असतय कि तेंच बाजार गावात असतय. हम्म... त चालत जायचं, हूं जरा लांब हाय अम्म इतन चालत जायचं नंतर गाडीवरून जाऊन आणायचं, सकाळी असतय बाजार.
होय, तुमचा कधी असतोय बाजार आठवड्याचा?
गुरुवारी ‌. गुरुवार असतय.
तुमचा गुरवारी बाजार असतोय व्हय.
हम्म... हम्म -हम्म
आधी मधीच असतय कि ते आम्हाला एकतर शनिवारी बघायची सवय झाल्या. पहिल्यापसनच आमच्या गावचा पण बाजार आधी शनिवारीच होता, इथ सांगलीचा पण बाजार शनिवारीच असतोय.
हम्म- हम्म.
त्यामुळ शनिवार शिवाय दुसरा बाजार म्हणलं कि विचित्रच वाटतय.
होय तिथ पण बाजारपेठे जास्त असतील? सांगलित टप्प्या- टप्प्याला सगळे असं.
होय- होय
हम्म..
तिथं आ- म्हणजे शनिवारी जायला पाहिजे असं काय नाही, इतर वेळेला सुद्धा इथ खाली भाजी बाजार बस लेला असतोयाच कोण ना कोणतरी तिथन घ्यायचं मग जरा कधीतरी. काय प्रत्येक शनिवारी जायचं होत नाही, एवढ्या गर्दीत कुठे जात
होय.
हेच्यामुळ कधीतरच सगळं- सगळं- स पलय असं वाटलं कनय मगच कधी तर, नाहीतर इतर वेळेला मग इथनच दोन, चार भाज्या वगैरे आनायच्या बास होतय. लय असं सारखं जाऊ वाटत नाही हो बाजारात पण आ तर फळ -बिळं घ्यायची झाली, बाकीच सगळं संपलं मगच तया चतय, त्यात ओ-तिथन ओझ पण यायला पाहिजे कि.
होय -होय.
गाडीचं कसं असतय, ज्याला गाडी इत्या त्याला लय दर असतोय कधी- कधी हा येत नसल की मग उगचच सारखं येतो का? ठेव तु का करावं लागतय नय. चारदा माग लागायला लागतय, बाबा य घ्यायला, ठेवायला.
हो
आणि आता आमच्या इथं रस्ता बनवायचा चालू आहे, त्यात रस्ता नाही अजिबात. तिथं असं फिरून जायाला लागतय.
ते होय लय ते तर काय बघायला नको सारखं महिन्या -महिन्याला रस्ता सगळं हेच करून ठेवत्यात.
कसला रस्ता करालागलेत कुणास ठाऊक लय चांगला रस्ता होता, येत पुडं हायवे चांगला रस्ता उखडलाय आणि ती काय, डेव्हलपमेंटच्या नावाखाली ती तसला सिमेंटचा रस् स्ता टाका लागलेती, दिवस भर बाई घरात धूळ असत्या. जवळच आहे ओ अ स मेन हायवेला -ज धरूनच घर आहे आमचं. काय नुसतं धूळच धूळ. काय नाही. त्याच्यानेच सारखंआजारी पडाला लागल, धुळेनं. हा, सारखं धूळ धूळ म्हटल्यावर जरा सर्दी विर्दी झाल्यासारखं वाटतेय हो म. च कधीतरी.. आसलं. णि खडकात अजिबात चालू वाटत नाई. ते चालायला कुठे येत ते तसलं आपलं आधी हे ब हेच्यावर त फिरून ति तसल झालेलं त्याच्यावर चालायला येत नाई आणि त्या गाड्यांचा आवाज, ती धूळ आणि ती करत असलेला आवाज मशिनीचांते फिरलेला ते दिवसभर अस संध्याकाळी डोकं असं गर गर गर गर गर गर गर होतंय नुसतं. नाही बाई. होय नको नको वाटतय. हो जरा म्हणून आता-आता असं वाटते की नाही तुम्हाला जरा शां शांत बसावं आसं एक मिनिट सुद्धा नाई बघा. कशाचा ना कशाचा आवाज आए. हॉर्नचा तर आवाज येतोय. कोणाच्या तरी घराचं काम तर चालू अस ते ते खीळ ठोका न हे ठोका सगळं नुसत तसलंच
ह ह ह..
होय की. नको वाटते ओ सारखा आवाज दोन मिंटं शांतता नाही झोप पैच्या वेळेत तरी दुपारी का नही शांत बसावं म्हटलं दुपारी सगळी जण झोपतात. त्या वळेत बसावं म्हणलं तर ती इथं दोन, चार प्लॉटवरती घर बांधायची चाल ह. मधी त्यांचा आवाज लगेच दुपारी, नुस्त कल कल कल कल कल कल कल कल कल कल चालू असते आहेय शांतता म्हणून नाही म्हणून म्हटलं तुम्ही राहताय ते लई चांगल्या जागेत राहता
होय.
कसला आवाज नाई काय नाही. दोन मिंटं तरी जीवाला शांतता घे.
होय होय.
हे सारखा सत्तत आवाज शाळा सुटली सकाळ संध्याकाळ आहेच. पुढं इथं फॅक्टरी उगी ए हा फॅक्टरी वगरे हायेत म्हंटल्यावर त्यांचा आवाज आहे.
हो आ.
लॉय म्हणल्यावरती आवाज आहे आणि मेन हायवे म्हणल्यावरती सगळ्या मो ह्या गाड्या वगरे, हितनच आवाज म्हणजे सारखं हॉर्नचा आवाज जणु नुसतं डोकं भनभन भनभनं करतया. आन सध्याकाळी चांगलं बघा आकरा बारा वाजे स्तोर चालू तय असतंय.
हम् हं
अकरा बारा नंतर झोपायला मग जरा बरं वाटतंय.
हो.
रात्र नुसता सारखा आवाज गाडीचा हॉर्नचा ह्याचा त्याचा.
हम्.
लई नुसता गोंगाट मला नको नको असं झालंय माहितय का. कधी एकदा ना अमी दुसरीकड राहायला जातं होय की. चांगल्या जागेत कधी राहायला जातोय असं ट आणलंय मला म्हणजे सगळ्या सोयी आहे त्या सोडा जवळ घर हाये हायवे हाए. बाजारहाट हाये शाळा आए. चांगल्या मस्त पॉश एरियात आहे. पण गोंगट लई ए. जरा म्हणून शांतता नाही. जराशी शांत असलेली जागा आणि असं. जरा राहायला जावं असं वाटायला लागलं कधी. होय की वैताग आलाय अस राहून राहून. राहून आणि तस म्हणतोय खरे हो चालेल्या ठे''-''
कानाजी वायले तुमचे.
हो हो हो हो, चालेल चालेल ठीक आहे.